हम्म आवाज येतोय?
हा येतोय.
आजचा दिवस कसा गेला मग?
आजचा दिवस खूप खूप व्यस्त गेला.
काय काय केलं तुम्ही?
मी सकाळी गरम पाणी पिले. मग
जास्वंदचे फुलं, कडीपत्ता मिक्सर मधन काढून केसांना लावला. मग योगासन केले. त्यानंतर अंघोळ केली अंघोळ केल्यानंतर देवपूजा, केली देवपूजा केल्यानंतर मग, साफसफाई केली सगळी ते झाल्यानंतर
एवढ सगळे आज रविवारचा दिवस म्हणून एवढे सगळे काम केले का?
मग माझे अजून झाडं लावले व्यवस्थित केले स्वच्छ गॅलरी स्वच्छ केली. पूर्ण एक पिकच्चर बघितला गेला.
बय ग! पिक्चर पण बघितलं गेला.
अम्मा मग एक पिकच्चर बघितला गेला जेवण झालं.
हम्म कोण पिक कोणचा पिक्चर पाहिला.
मी तवाई, तवाई पिकच्चर पाहिला.
हम्म कोणसा हिरो होता?
एक मराट होता हिरो त्याचं नाव नाही येत पण हिंदीमध्ये होता पिक्चर आणि एक दुसरा होता वटन त्याच मना कोण होता
म् तर चांगलेच काम केले ब आज
काय काय कामं केली तुम्ही
आम्ही रोजचं तेच काम धुणं भांडी कपडे आवरणं
हो ना मी तर अजून सांकलं पण नाही माझे कपडे धुतले अजून
हा इकडं तिकडं पुोस पास
बरोबर
ह हं
हम
कम तुम्हाला अजून कोणचा खेळ आवडतो बरं हेयला जो लहानपणीचा असा कोणचा खेळ आवडतो ज की तुम्ही आता आपण खेळूस हॅलो
हो
आवाज आवाज येत नाही व्यवस्थित
हो कोणी
म आहे
हॅलो हॅलो हॅलो